हॅलो हां ये म्हंटलंय आवाज येतय का तुम्हाला
अ हो आवाज येतोय येतो
हा चहा वगैरे झाला का मग घेऊन
हो इतक्याचाच चहा घेतला मी
हो ना तुमचा पाच टायमिंग असतो ना
हो गेतोय चार ते पाचच्या दरम्यान ह काय म्हणते काय चालं
माझा आहे ना मुले काय तेच विचारायचं होतं मला माझ्या मुलीला अस स्मिताला आहे ना कु तिचं चाललय सारखं मग मी पण पाहूया छोट पिल्लू आणून कुत्र्याचा आणनू किंवा मांजरीचा आणू असं म्हंटले तुमच्याकडे होते ना पूर्वी तर मग विचारू तुम्हाला अस
काय कुत्रं पाळायला कुत्र कि मागत नाही पण पण ते घरातला एक मेंबर बनतो आणि आपण घरात लहान मुलाला लहान मुलाला जसं सांभाळतं तसं सांभाळवं लागतं त्याला सुद्धा
हो ना
हो मुलांना खेळायला सोपं वाटतं ते त्यांची करवणूक होते त्यांना खेळायला त्यांना बर वाटत ते पण ते आपल्यासाठी काम तयार होतो.
हा आणि मोकळही जागा लागत असेल ना त्यांना असं. फ्लॅट मध्ये वगैरे असं चालणार नाही आजूबाजूला
हा शक्यतो फ्लॅट जर असलात म्हणजे सांभाळूच नाही कुत्र कारण ते भुंकलं वगैरे शेजऱ्यांना त्रास सहन होत नाही नंतर त्याला टॉयलेटला खाली न्यावं लाग त आता मोकळ्या जागेवरही कुठे जागा राहिल्या नाही शिल्लक मोकळ्या फारश्या
हा बरोबर.
हा मग कुणाच्या दारापुढे केलेली कुणाला सहण नाही होत
हो.
तो एक डोक्याला ताप आणखी कोणी डोक लावत मग आपल्याशी
असं मी ऐकलंय की? तुमच्याकडे कुत्र आणि मांजळ दोन्ही पण पाळलेले होते तुम्ही पूर्वी.
हो पण मग तेव्हाची परिस्थिती कशी होती आमचं घर कॉर्नरचं होत. आणि जा समोरच गार्डन होत मोकळं हा माझ्या त्या दादाला खूप हौस होती असच कुत्र पाळायची मग त्याने छोटं पिल्लू आणलं होतं त्याच्या मावशीकडून अगदी डोळे सुद्धा उघडले नव्हते इतकं छोट
हा म्हणजे असं गावटी होत. की इंग्लिश होतं ते कुत्र्याचे जात वगैरे असं घ्यायचं ठरलं तर.
गावठीच म्हणता येईल ते पण तिने पण पाळलं होत. त्या कुत्र्याच पिल्ल होतं असं.
अच्छा म्हणजे गावठीच असेल ते पण हा हा.
पण कुत्र्या म ते इतकं लहान आणलं नंतर रात्रभर त्याने झोप पु नाही दिल ते पिल्लाने त्याला गेट उघडून बाहेर सोडलं त्याच्या पप्पांनी परत त्याने उचलून आणलं त्यालाही झोप येई ना त्या पिल्ल्याशिवाय. मग त्याच्या रूम मध्ये ठेवलं आणि मग झोपला तो
हा झोपलं का पण ते रात्रभर झोपलं का पिल्लू पण?
रात्रभर झोपलंच नाही ना सगळ्यांची झोप मोडली त्याने त्याला त्याची आई आ अ लागत होती ना.
हा आणि मग खायला वगैरे काय द्यायचे?
नाही फक्त नाही दूध, दूधच द्याेत होत फक्त दूध ते असं कोमट करून अगं बर महिनाभर चांगलं दुधावर राहत होत ते आणि मग त्याला हो दूध प्यायचं त्याच्यानंतर मग पोळीची सवय लावली अशी थोडी पोळी चुरून द्यायची बारीक
ह
मग हो दुधात पोळी चुरून द्यायची मग ते खायचं. त्याला दिवसा आळ दुधाची पिशवी आणावी लागायची मला नंतर त्याला आंघोळ घालायची चार आठ दिवसांनी त्या आंघोळच्या वेळी ते पाणी नको म्हणायच अंगावर टाकायला त्याच्यासाठी साबण लावायचा डॉक सोप मिळत ना त सोप आणला मेडिकल त्याच खाद्य पण मिळत अस बिस्किट ह ते पण आणले. त्याला खायला नंतर तेच खूप अंगावरच झालं होतं सगळ्यांच्या.
लहान मुलांसारखं चण मग त्याची सगळी काळजी घ्यावी लागते का
काळजी घ्यावी लागते.
हा हिला तर खूप हाऊस. हिला खूप हाऊस आहे, दिवसभर जाते शाळेत मग त्याचा कोण पण मग, सांभाळ आहे की नाही.
तू जाणार बाहेर ती जाणार शाळेत मग, त्याला कोण सांभाळेल. कोण लक्ष ठेवेल त्याच्यावर?
आणि घरात कोंडून गेलं तर, घरात घाण करत ते कि नाही.
घाण करेल परत ओरडत राहील, ते भुंकत राहील तेवढा वेळ.
हा.
त्याच्यामुळे ते तुमच्या सारख्याला नाही शक्य ते.
आणि मांजरीचं पिल्लाच ते म्हणते मग मांजरीच पिल्लाचं असं.
अगं मांजरीचही पिल्लू तसच ना, मग आता कुत्र तस मांजरीचही तसच असत.
त्याला पण वेळेवर खायला प्यायला सगळं लागतं. एक वेळ कुत्र्याच्या घाणीची वास नाही येत तेवढा घाणवास मांजरेच्या शी चा येतो.
हा, ती मला म्हणते मम्मी काही मांजर जास्त घाण नाही करत, म्हणे ते पिल्लू स्वच्छ असतात. आपण पेट शॉप मध्ये भेटता ना, हल्ली. पेट शॉप मध्ये भेटता हल्ली मग, तसं आणूया आपण असं छान.
नाही, मग त्याची तेवढी काळजी पण घ्यावी लागते त्याला वेळच्या वेळी डॉ इंजेक्शन सगळं द्यावं लागत नंतर त्याची खाण्या पिण्याचं सगळं सांभाळावं लागतं लहान मुला सारखंच. त्याला
त्यांच्या पण वेळा ठरलेल्या असता वाटत.
ह मग आपलं लहान मुलांसारखंच असत. अस सगळं काही प्राण्यांच सुध्दा.
हा.
हा काही काही गोष्टी त्यांना फार आवडतात, नॉनव्हेज वगैरे असं जास्त आवडतं आगदी वास आला की ओरडतात खूप. तेच मागतात खायला असं.
आणि इंग्लिश वगैरे, अशे ते मांजरीच्या जाती असता म्हणता एखाद्या वेळेस त्यांना आपल्या इकडचं वात वातावरण नाही मानवलं तर, मग काही काही जातात पण म्हणे त्याच्यामध्ये
हो, हो बरोबर आहे ते, बरोबर.
हां.
हा. ते शक्यतो आळवि नाही बाहेरच कशाला, पण. अ नको तिला समजावून सांग की आप आपल्याला नाही भेटा शक्य म्हणा, तू शाळेत जाते मी जाते बाहेर. तेव्हा घरी कोणी नसत सांभाळायला तिला. समजावून सांग तसं.
अ मुलं कस आहे अ हल्ली मोबाईल मध्ये बघता, दुसऱ्यांच्या घरी बघ त्यांना असं वाटत आपल्या पण घरी पाहिजे, आपल्याला पण पाहिजे असं, दुसऱ्यांचं बघितल्यानंतर.
ज्यांनी पाळलंय त्यांचा अनुभव घे म्हणा विचारात, ते एक तर एक तर मग खूप खूप आपला जीव लागतो त्याच्यात. त्या कुत्र्या मजरामध्ये हा आणि काही दिवसांनी. मेल बिल ना तर खूप म्हणजे. मी सांगते ना मग, आमचा तो मोत्या होता, तो गेला ना म्हणजे असं बाहेरच्या कुत्र्यांनी पकडला. त्याच्यामुळे गेला तो.
ह
त्या दिवशी जेवण नाहीई घरात कुणीही जेवण केलं नाही. अ अो. मग ते अंगावरच होत ना इतकं कुठून बाहेर. हरून आलं की लगेच अंगावर यायचं त्या असं जवळ यायचं लाडा लाडात. अगदी मोटरसायकलीचा आवाज ओळखायचा तो तर.
हा बोका पण होता ना एक तुमच्या घरी बोका पण होता म्हणे.
हो बोका पालावता इ.
बोका म्हणजे लहान असतानाच पाळलेला होता की मोठा होता असा म्हणजे असा.
थोडं मिडियम होत बाहेरून आला होता तसं थांबत होत. मग त्याला ख्यायला प्यायला दि. क म असय घात न्ह य त्याव. छान वळत लागलं होतं पण.
हा म्हणजे तुम्हीच लावलेला. नाही रे तसं ना कि घरात नाही यायचं बाहेरच फक्त हा.
तो दारातच थांबायचा त्याला खायला जरी पाहिजे असलं ना. दारातच म्यावमेव करायचा आणि दारातूनच मागायचा तो. इतकी सवय झाली होती त्याला सुद्धा माझा अमोल तर म्हणजे इ. क त्याला खेळवायचा की विचारता सोईन खोड्या पण काढायचा त्याचा खूप.
हा आणि म्हणजे त्याच खाण्यापिण्याच खाण्यापिण्याचं कस होतं त्याच.
खाण्यापिण्याच त्याला बोंबिलच आवडायचे नंतर आपणर उडदाचं. वाजलं का त्याला वास यायच त्या बोंबल सारख उडाशा पापडाचा. का ओरडायचा इतकं ओरडायच त्याला पापड देईपर्यंत दम नसाायचा. अ तो.
हो का हंहंह.
हा.
आणि तो कस गेलं ते माांजर पण कसं गेलं ते तो बो का.
ती आगत थंडी होती त्या वर्षी खूप. आणि ते बाहेरच राहिलं वाटतं मागच्या रूममध्येध्ये काही थांबलं नाही. आणि मग त्याच्या खाण्यात आलं का बाहेर काही. का काय झालं ते काही समजलं नाही पण ते मरून पडलं होत बाहेरच. कमपंड हा. मं नंतर नेमकं माझा दादा घरी नव्हता त्या दिवशी. तो गावाला गेलेला होता मग आम्ही एक अ. छोट्या मुलीला ना पैसे कबूल केले खड्डप करून. करून आणि कपड्यात गुंडाळून पुरायला लावलं त्याला.
अ.
आणि मग तो आल्यानंतर लगेच विचारयला लागला तर तो असं डसढसा रडला त्या बोक्यासाठीठी.
बापरे मा अस जेव हा.
हा जीव लागतो आपला म त्याच्यात म्हणून मग ते कसं न पाळेलं चांगलं असं वाटत मग.
हो बरं बर आहे ना मग.
हा मग ते गेलं की असं वाईट वाटतं खूप असं.
हा असं माणसारोबर जसं मन हळव. तस आपलं मन मग त्या प्राण्यांविषय हळव होऊन जात.
सेम तसच असत अगदी ते घरातलं एक. सदस्यच बनत ना ते हा म्हणून.
हो लागेल. समजावावं लागेल.
हा तिला. समजाऊन सांग वाटत तेवढं सोप. प नाही म्हणा बेटा काय. सांभाळायला आता फ्लॅट सिस्टीम मध्ये तर नकोच म्हणावं. कसं असं कंपाउंड वगैरे असलं ह.
तुम्हाला सांगितलं स्यला समजावून सांगा तुम्ही सांगाल का मग थोडा कसा हा. मुलं कस ऐक आपलं आईने सांगितल्यापेक्षा दुसऱ्या मोठ्या माणसांनी कोणी सांगितलं तर ऐकत मुलं. थोडस फायदे तोटे त्याचे हा. फायदे तोटे त्यांच थोडं समजलं पाहिजे. मुलं लहान असत त्यांना समजत नाही.
सांगेललं मी
वाटत मण एवढंच समजत का आई नको म्हणती मग का नको म्हणते त्याचे मागच कालं नाही ना समजत त्याना
हो ना. सांगते मी तरस हो हो. द ठेऊ म